हॅलो अ काय ह चहा नई अजून तुमचं
अ नाही अजून आमचा पण चहा.
आ अ काय नाहीे पनीरच्या भाजीची जरा रेसिपी सांगणारा काय?
पनीरची भाजी तसं काय करणार तुम्ही अ पनीर म्हणजे अ काजू पनीर का फक्त पनीर.
अ पनीर कोफ्ता. ह्याची रेसिपी पाहिजे होती मला.
पनीर कोफ्ता.
हां.
पनीर कोपता नाही ओ मी कधी बनवला. ध आप साधं आपल्या आवड साधा पनीर बनवलाय आपला.
आ हा हम् काजू पनीर तर सांगा मग.
काजू पनीर का काजू आधी तुपामध्ये भाजून घ्यायचे. पनीर पण शालो फ्राय करून घ्यायचं तुपामध्ये.
हा.
एक एक जण तुपात तळून घेतात आपण शालू फ्राय करून घ्यायचे फक्त तूप एक चमचा. त्या तव्यावरती पॅन मध्ये घालून. हलवून बारीक सर तांबूस होईपर्यंत पनीर भाजून घ्यायचं.
होम.
ग्रेवीसाठी कांदा टोमॅटो आलं लसूण. पुदीना कोथिंबीर खडे मसाले आपण वापरू शकतोय दालचिनी लवंग मिर. धणे जिरे आणि तीळ खोबरं. खसखस चमचाबर हे सगळं, कोरडं भाजून घ्यायचं.
हा.
आणि त्याची पेस्ट करून घ्यायची. मिक्सर मधन कांदा आणि हे. टोमॅटो अगदी कमी तेलात भाजून घ्यायचं. त्याची पण पेस्ट करून घ्यायची. मिक्सर मधन तेल घालायचं. त्या कढईमध्ये जिरा आपण घालायच. जीर तमाल पत्र अ खडे मसाला साले एक थोडे थोडे घालायचे एक दोन दालचिनी दोन लवण. दोन मिरे अस आपण पाव कूड करून घेतल्या कारणा जास्त घ्यायचे नाहीत खडे मसाले अगदी कमी कमी प्रमाणात घ्यायचे.
हा हा.
घयचे.
हम हा.
मग त्याच्यात ग्रेवी भाजून घ्यायची लाल तिखट. अग कांदा आणि टोमॅटो पण भाजून घेतल्या कारणान परत काय जास्त वेळ भाजायला लागते नाही तेलात.
हा हा.
ते एक थोडा वेळ परतायचं परतून झालं की आपले पावडरचे मसाले सगळे घालायचे.
हा.
ती आपण केलेली ग्रेवी घालायची पावडर ग्रेवी ती पण घालायची.
हा-हा
तिखट मीठ घालायचं. हं एक उकळी काढायची थोडंसं पाणी घालायचं एक उकळी काढायची आणि मग आपण अ अ हे केलेलं पनीर आणि काजू त्यामध्ये घालाय आणि एक पाच दहा मिनिटं त्याला वाफ काढून घ्यायची.
हा-हा
छान होते पनीरची भाजी.
छानस छान सांगीतलं हां बघू ट्राय करून बघते मी पण करून बघते वाचीये तुम्ही सांगितलेल्या पद्धतीनं.
पनीर आणि अशा पद्धतीने पण एक-एक जण करतात कांदा चौकनी-चौकनी कापून घ्यायचा मोठा-मोठा ढबू मिर ची मोठी-मोठी कापून घ्यायची अ चौ कोनी कापून घ्यायचे लांब नाही चौकनी-चौकनी कापून घ्यायचे.
हा
चे पण चौकोनी गोळे करायचे.
हा
अं ते एकत्र भांड्यात काढायचे आणि त्यात सगळे पावडरचे मसाले आपण जिरा पावडर धणे पावडर गरम मसाला आणि अ पावभाजी मसाला एक चमचावर घालायचा. मीठ घालायच चवीपुरतं, हळद चिमटभर घालायची. आणि थोडस तिखट लाल तिखट म्हणजे अ कलरसाठी. कलर साठीच लाल तिखट घालायचं आणि
हा.
अर्धे वाटीत दही घालायचं आणि ते सगळं त्यात मिक्स करून घ्यायचं पनीर आणि कांदा आणि ढबू हां ढबू. हा ढबू. ते सगळे अस हाताने मिक्स करून घ्यायचे आणि मग पाच मिनटं ठेवायचं तसंच मग कढईत तेल गरम करायच त्यात आपले हाये खडे मसाले घालायचे. लवंग, रालचीनि. परत मिरे, तमालपत्री हे खडे मसाले घालायचे. आणि त्यात आपण तयार केलेली ती दह्यात का मिक्स केलेली सगळी
हम्म
पनीर, ढबू, कांदा ते सगळं घालायचं. आणि चव बघायची लागत असेल तर अ थोडं तिखट घालायचं आणि गरम पाणी एक अर्धी वाट की घालून शिजून ठेवी शिजवून घ्यायचं त्याला वाफ काढून घ्यायची. ती पण भाजी छान होते दह्यात केलेली.
मिळालन रेसिपी भाज्यांचं अ छान वाटलं आणि काय?
तुम्ही काय वेगळं करताय कु-कुठल्या सणाला घरी तुमच्या? काय रेसिपी वेगळी असते?
अं अशाच ते ह्याच सांगू?
गव्हाची खीर तुम्ही अं गव्हाची खीर कुठल्या सणाला करताय तुम्ही?
आम्ही महावीर जयंतीला गव्हाच गणपतीला गव्हाची खीर करतोय.
होय मग गहू त्यासाठी ते पॉलिश करून आणाय लागतात नव्हे
होय होय गहू त्यासाठी पॉलिश करून आणायल लागतय. ते कसं उन्हाळ्यातच एकदमच पॉलिश करून ठेवतो म्हणजे कसं पावसाळ्यात ते म्हणजे द हे होतंय त्याच्यापेक्ष वाळाय लागतंय त्यामुळ उन्हाळ्यातच करून घेऊन हे करतो मग कसं
भिजत घालताय आधी ग व
होय होय भिजत अ असं सं रात्र रात्री भिजवून सकाळी आम्ही कुकरला लावतो.
हा असे आख्खे घऊ घेताय की मिक्सरला लावून घेतताय ते.
की
होय काय म ते साधारणपण किती वेळ लागतोय कुकरात घातले तर.
अ आम्ही सात ते आठ शीटा देतो आठ सीट झाल की ते उतरून घ्यायचं.
हां तेवढ्यात गहू शिजतात ते आठ, नऊ शि
शिकत शिकत म्हणजे शिजत्यात ते आठ, नऊ शिट्टीत म्हणजे शिजतंय. आमचं किती असतंय एक पेला, दीड पेला एवढंच असतय त्यामुळ त्याच्यात ते शिजून शिजून येतय जास्त असलं की एक जरा एक, दोन शिट्ट्या जरा जास्त द्यायचं.
हां हां म ते उतरून परत भांड्यात काढून मग गुळ घालत ताय की
एक-एकदा लई असलं की तस करतो, थोडच असलं पेला, दीड पे पेला असलं की कुकरमध्ये सगळं सामान घालून त्यात
म डायरेक्ट त्याच्यामध्येच अ जे आपण गहू शिजवून घेतल्याल त्यातच गुळ डायरेक्ट घालायच.
डायरेक्ट होय डायरेक्ट त्याच्यातच घाल तो झाल्यास तर गुळ घालायचं गुळ घालून शिजवून घ्यायचं आपल्याला जर बदाम हे काजू, झालंस तर हे अ खारीक हे कस वरण जरा मी म नंतरन ते शिजल्यानंतर टाकायचं परत अ दूध आकडी दूध जरा असतय ते ओलं दूध ते जरा घालायचं म शेवट सगळ्यात शेवटीला मीठ घालायच उकळी आणाची आणि मग मीठ घालायचं म्हणजे कारण चवीपुरतं मीठ घालायचं कारण दूध आकडीचं असतय त्यामुळ दूध फुटायला बघत ते मिठाने ते हे होतय पण म मीठ कस नंतर
गहू शिजवून घेताना मीठ घातलं तर चालत नाही काय?
नाही नाही नाही घालायचं तवा त्यावेळी कारण दूध घाल घातलं क नाई ते दूध एखाद वेळी फाटतय, फुटतय त्यामुळ ते हे होतय त्याच्यापेक्षा नंतर कस शिजवून घ्यायचं सगळं ओ ते शिजवून घ्याय शिजून घेतल्यावर गुळ घालायचं मग त्याच्यानंतर तर ते आपल्या ड्रायफ्रूट काय जे हाय असतात ते घर घालायचं तेज्यात खारी क-खारीक, काजू, बदाम जरा बारीक-बारीक करून तेज्यात काप काढून तेज्यात घालायचं आणि वेलदोड हे सगळं जरा खसखस, अ जायफळ जायफळ हे जुनी पद्धत हाय आता कोण वापरत्यात नाही वापरत खर आपण वापरतो जायफळ खीरीला खमंग वास देतय आणि जाय खिरीला जायफळ घातल्याशी खिरीला चवच वाटत नाही. खिर खाल्ल्यासारख वाटतच नाही होय.
हां हां मग त्याच्यात तुम्ही खवा वगैरे वापरताय का नाही?
अ खवा नाही आम्ही खवा नाही वापरत. परत त्याच्यात एक लई म्हटल्या तर एक, चार, पाच चमचे तूप सोडतो. आणि दूध वापरतो दुधात- वापर करतो एक लिटर दूध घातल कने नाही बरोबर म्हणजे म्हणजे जेवढं एक, दोन पेला असलं तर एक लिटर दूध खपतंय. आणि एक पेला जरा वर जरा जास्त असलं एक मुठभर तेन तर एक अर्धा लिटर दूध त्याच्यात खपून जातय, हा अर्धा लिटर दूध खपतय. मग ते घालून आम्ही गूळ घालून शिजवून घेतो म सामान सगळं त्याच्यात घालायचं घातल्यानंतर मग ते नंतर नाही तरी एक चिमूटभर मीठ टाकायच. लगेच हलवून घ्यायचं आणि उतरून ठेवायचं. मग ते काय होत म्हणजे ते असं दूध आत शिजून-शिजून असं त्याच हे झालेलं असतं ना खव्यात रूपांतर रुपांतर झालेलं असतय त्यामुळे ते खराब होत नाही. पहिला मीठ घालून नंतर दूध घातलं क नाही मग ते जरा हे व्हायला बघतय.
बर बर चालय झाली गव्हाची खीर. चालताय आणि कुठं गणपती ते करताय खीर
हा गणपतीत, महावीर जयंतीत
हा, हा
अ आता नागपंचमी ला करतो जरा शिरढोण गावाला आमच्या पद्धत आहे नागपंचमीला नागपंचमी ला खीर करायची
होय काय नागपंचमी दिवशी पण करताय नागपंचमी दिवशी खीर आम्ही पुोरण-पोळी करतो नाग
अ हो एक, एक जण पुरणपोळी करतात आमच्या माहेरच पुरणपोळी करत्यात पण शिरढोणनात आमचे सासू स अ ते ना पहिल्यापासून खीरच करतात नागपंचमीला हा म म्हणजे सणाला सुरुवात खिरीपासूनच करतात त्यांनी
हो काय ह ह चालते, चालते
चहा ते झालं?
हॅलो
चहा झालं का?
होय चहा नाही अजून आता बनवणार चहा तुमचा झाला चहा
चहा नाही अजून आम्ही पण पाच दूध म्हणजे चहा घेतच नाही नंतर पाच, साडेपाच वाजता दूध
चालताय हो का बरं बर चालतय
आणि काय जेवण सात नंतर हा तर इकडं मुलीकडे आले होय ह, हा, हा चालेल
तुम्ही केलता काय
हा आणि परत करतो ठेवू